तस काय माहिती आपोआप कट झाला.
म ते काय कळ एकाला पाचच वेळा करत्यात. तुम्ही
हा एकाला हो याव काय असंही नाही करायचं.
हा मग तेच की. काय नाही बाकी.
काय करालालाय.
काय आता भात आमटी लावली आता भाजी निवडतो पालेभाजी.
अरे
आणि येताना मुलच्यात न करून या. अंडी आणा मग शिजवून घेतो. अर्धा डझन नाही एक डझन हा संपल्यात त्याची पाकच ओ
ह त्याला एकट्यालाच चालू आहेत ना?
पण
खायला न बर ते एकट्याला बास झालं. सीजर असते तवा खाया नाही नाही.
बरबरं चालतंय एकट्याला तर एकट्याला. हम येणार काय आणायला तुम्हाला एका हाताना हा नाही चालवत चालवत या हां अर्धा नाही एक आना लागलेत.
बर.
हम्म
वाटते काय. अ काय करायचं काय त्यांय स
करूया मीसळ चालू मी म्हणतो ह्या या सिलेंडरवरर
नाही नाही नाही फन नाही म्हणजे परमिशन नाही आणि साध्या साध्या सिलेंडर परमिशनचाी विषय नाही
हा
ते मिळायला पाहिजे का नाही सरी ह द
आता एक मिळेल की पाडीच्यायचा भरून
आर एकान नाय का कमीत कमी चार लागणार तीन चार सीजन किथे आपल्याला नवं तीच सांग त्या एक दोन महिन्यात जोनशेन लागते
का
कमर्शियलच पाहिजे आणि त्याला पाच हजार घालवाय लागते
पाच हजार किती म्हट मुलानीला विचारलं
विचारलं होत की त्या वेळेसच सहा हजार पाच हजार
नुसतं सिलेंडर पाहिजे म्हणाव शिगडी नको आम्हाला नुसत्या सिलेंडरचं हॅलो हॅलो हॅलो म मर बर ना